हा तुला सांगतो आता ऐक ते. ताप पण अ आई तीस जणांना फोन करायच ह्याच्यावर
हा.
असंच प्रोईल टास्क पूर्ण करायला लावायचा आणि तीस जणांना फोन करायचा त्याच पेमेंट मिळते बघ. एका कॉलला ऐंशी रुपये आणि दहा मिनट बोलायच दहा मिनटं बोलायचं सगळ्यांना सोबत
दहा दहा मिनट मग किती दिवसात करायचे हे एका दिवसात काय रोज केल तर चालतंय.
तसं काय नाही महिनाभरात करायचं चालतंय बहुतेक
ते किती जणांना?
तीस.
तीस जणांना बर.
ग्रुप वर वाच की मॅसेज टाकला आहे सरांन आणि ऐक की युनिव्हर्सिटीच पहिला कॅपराऊंड लागलाय की नाव आलंय काय
नाही जरा पाठव की माझं आलय.
मला माहित नाही ग. साने म्हटली मला बघायच असतय ते.
कसं बघायचं खरं.
मला काय माहित.
आता ती युनिव्हर्सिटीला दिल्या ऍडमिशन दिल्या नव.
पण नाही नाही.
मग
अह तिच्या सगळ्या मैत्रिणी तिच्या सगळ्या मैत्रिणी एमसीए ला घेणार आहेत गं
हम्म
पहिली लिस्ट आता लागल्या सगळ्यांची नाव आल्यात त्यात
बघूया मग थांब आपलं पण आलं असल तर मग
हम् मी काय नाही बय घेणार युनिव्हर्सिटीला
बघूया तरी आलं तर आलं इकडं मला मिळालं नाही तर मग मी तिकडच जाणार बाळ हम्म
म आता दुसरा कधी लागतोय बघ
हां
हम्म
हम्म
आणि उद्या जा उद्या उद्या किऊ आज दुपारी काही नाही उद्या जाणार हाय एल सी आणायला
हम मी पण येतो मग तुझं पैश द्यायचय आहेत का अजून शाळेत कॉलेज मध्ये माझ पण राहिलंय दिवया आपण उद्या माझ का चारशे ऐंशी रुपये देऊया आणि सगळं लिस्ट एकदमच घेऊन येऊया
हम्म
हम्म चालतय काय करल्यास
काय नाही ब आत्ता उठलोय
हम्म लो भारी हाय बाय मी पण आता मी पण आताच उठलो डा उठून आवरलो देव बजा
हम् मला पण माहित नव्हत सानिका सुतार फोन केला ते मला कर चांगलाय म्हणून
होय मग बघते मी पण करते मगच कशाला हे करू
हम् कोण कोण जवायचे आहेत त्यांना करायचं ज बटनाचा फोन असल कणी त्यांच्या मोबाईलवर काय करायच मोबाईल नंबर घ्यायचा ओटीपी घ्यायचा आणि आपल्या मोबाईल मधी अकाउंट काढायच आणि आपल्याच मोबाईल वरन लावायच
ही ही भारीय की
हम्म
करूया घे मम्मी
काय गं
हम्म बरी आहे काय आलोच नाही ग दिवस झाला यायचं म्हंटलं खरं गावी होतं आणि
हम्म हम्म
कि त्या दिसशी संध्याकाळी,
काय घेऊन गेलतीस तु
काय नाही साक्षताने मी कपडे घेतलेलो साक्षता येऊन देऊन गेली- मगं संध्याकाळी नारळ घेऊन गेलो म्हटलं बाया माझ्याकडे काय आत्ता नाही म्हटलं आरंभला काय द्यायला नंतर काय तर घेऊन देतो
हम्म.
हम्म.
मी पण बारशा दिवसा अगं कॉलेजमध्ये तो डीकेटीमध्ये माझा जायचं नक्की नव्हतं अचानक गेलो मगं परत काल जाऊन भेटून आलो मी आणि सानी
होय!
कपडे घेतलेलो,
हम्म. काय सांगायलास? जाणार आहे मी पण जाणार आहे साक्षता आली कनी ती पण येतो म्हटल्या नाही मगं ती आणि मी
हा हा.
बघुया काय होतंय चालतंय-
हम्म ते जरा कॅप राऊंड अगं थांब की दहा मिनटं तर होऊदे ठेऊ काय ठेऊ
हा.
ते काय राऊंड च जरा बघं
हॅलो बघतो की आज ही मम्मीनी
कुणाला तर विचार कसं बघायचं असतय काय कोल्हापूर ला?
डी के टी ला.
हा हा.
पहिला इथे डी के टी ला जाणार विचारून येतो.
हम्म हम् छकुली आलती काल
असा करूया व्हय.
हॅलो. मग ते तिला काय सांगतलीत सांग डायरेक्ट ऍडमिशन करायचं चावऱ्यानाव हजार भरून सीईटी कमी आहेत ग. आणि डोनेशन आणि भरायच एक लाख रुपये हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.